आम्ही करा लागलेली पण जॉईनच नाही होत नव्हता.
माझा होतोय की खरं तुम्हाला नि ते वरचा इशू आहे बहुतेक बघा तिथं हाय नेटवर्कचा इशू फाय जी च नेट चालतच नाय.
कुठं नेट पूर्ण येत तिथं जायचं ओ मग.
आता रानाततय ओ.
आता रानाता हाय होय.
तरी पण असतय हा.
हा हा काय करायला आलाय वैरण तोडाला आलय काय?
वैरण तोडाय लागलीया.
आमचं पण चाललंय बघ आता शान काढलं काढाय लागलेलो काढलं लोहटून काढायला आता. आता धारा काढायच्या पोरं आली आता शाळेतना. पोरं आली आता शाळेसनं.
हम्म.
आता पोरं खाल ये खायला एक खायला बसलाय एक अभ्यासाला बसलाय. म्हणलं पोरगीला खेळवत खेळवत खावा मी तोपर्यंत आवरून घेतय. होय एक बसतोय हम्म मोठ्याला अभ्यास नाय बिन सांगता नाय बसत खर ऐक्याला अभ्यासलय असतय तो बसतोय.
हा हा हा हा इंग्लिश मिडियमला आहेत का मराठी मिडियमला?
दोघं पण मराठी मिडियमला आहे खरं बारका मोठा सेमीला हाय बारक्याला अजून नाय आता तो तीस
हा हा हा हा हा हा.
तरी अभ्यासाचा लोड असतोय ओ इंग्लिश आहे त्यामुळं जरा अवघड जाते. मला पण म्हणजे ज जमतेन हा जमतय असं नाय एवढं माझं पण फास्ट नाय ओ इंग्लिश.
हा हा हा. ती कसं आहे माहितीय का सेमीला म्हटलं कि चौथी पर्यंत मराठी राहतय.
वहिनीला वी
आणीत आणि मग पाचवीला गेले की जरा सेमी मध्ये जरा
हा ते लहानपणापासून इंग्लिश मिडीयम लास टलं की जरा ही होतय. एवढं वर्ष दमवतय पुढच्या वर्षीपासून त्याजा त्याला कळायला लागलं की नाही वाटत काय.
हा एवढं वर्ष.
हम्म एवढं वर्ष कस तरी काढायचं आणि आता पहिला कसं शाळेत सेमी हिंदी आपण काय घ्यायची इच्छा असेल ती घेऊ शकत होतो आता तसं नाय हाय स्कूल ला सेमीच हाय कंपल्सरी.
ते बरंच केलंय खरं तर कारण की आता इंग्लिश किती महत्त्वाच आहे ना माहीती आहे ना तुम्हाला पण. इंग्लिश किती महत्त्वाचं आहे आता
इंग्लिश साठी तर चाललंय सगळं शिक्षण पोरांचा. दोन हायत इंग्लिश मिडियमला बारकी. जावेची दोन इंग्लिश मीडियमलाच हायत.
हम्म हम्म हम्म. त्या कुठं तुमच्या जवळच असतेस का?
हा आमच्या जवळच आहेत हे जवळच आहेत हल्या घराला लागून घर आहे ओ तुम्हाला म्हटलं नाय व्हय चार-पाच खोल्या काढलेल्या हायत.
हा हा हा म्हणलंस . जरा कसं होते माहतीय का नेट वर्क नसले की आवाज कट होतोय ना मधी त्यामुळं कधी-कधी काय क्लिअर ऐकायलाच नाय येत.
होय आणि तिथं रेंज नाहीच आम्ही आला किती वेळा तर येऊन राहिलोय क नाय रेंज नसत्याच तिथं आम्ही फोन बघायं मग कोणच नादयला लागत नाय तू उग नेटवर हूडकत बसायला लागायचं. कुठं खाली हिरीकड जा कुठं ह्याच्या्याकड जा नेटवर्कच नसतंय.
आणि जीओला बऱ्यापैकी हाय पण एरटेल ला कायच नाय.
जिओला पन न्हाईच वो आमची सगळ्यांची कारडं जिओचीच हाईत की.
हा हा हा हा.
त्यामुळं जिओला पण न्हाईच ओ रेंज.
आमच्यात पण तसच होतंय मुंबईवाले आले की नाय मुंबईला आहे ते
हां.
त्यांच्या ति तिकडचं सीम असल्यामुळे इकड काहीच नेटवर्क येत.
आव मुंबईच तुमच्याकडच नाही आमच्याकडे पण नाही चालत. आता आमच्या मुंबईच्या ताई आल्या ना त्यांच्यासाठी एक सिम घेतलेलंच आहे. म त्याच्या वर का नाय म्हणजे एक महिना मी ह्या कार्डावर बैलेंस टाकतो एक महिना, त्या कार्डावर बैलेंस टाकतोय, त्या आल्या की जाऊस पर्यन्त महिने महिना दीड महिना दोन महिने ते कार्ड वापरतात ताई आमच्या. त्यांनचं कार्ड इथं चालतच नाही.
म अस होतय बघा.
हम्म.
मोबाईल शिवाय आजकाल काही हे होतय का काम होतय कुठलं.
मग मोबाईल वरचये. पोरांचा अभ्यास मोबाईल वर, काम मोबाईल वर, सगळ मो मोबाईल वर अच चालुयं. माणसाला रिल बघायचा एक वेड लागलेला आहे वेगळंच
ते एक वेगळच‌. एक वेळ सांडपाणी नसलं तर चालतय.
पण माणसाला मोबाईल लागतोय आणि मोबाईलवर नुसता टाइमपास आहे दुसरं काय आहे, एखादं काम करत असल तर माणूस काय वाटत नाय, नुसता मोबाईल रीला बघायच्या काम कायतरी अस तर माणूस त्याच्यात पैसा मिळाला त्याच्या वोडीनं बघतोय तर मोबाईल.
होय तर काय.
आमचं पण असच झालंय बघा आता. पोरसकट मोबाईलला हे करतात म्हणून रिचार्ज करतोय सोडा महिन्या महिन्याला खर संपलाय संपलाय म्हणून सांगतेय. ते कसं होतय जरा ते एक ऍप घेतलंय त्याच्यावर इंग्लिश मराठी ट्रान्सलेशन होऊन येते नाय. म ते पोरग्याचा अभ्यास एक एखाद नह-नसल काय समजत तर ते मग मला दाखवायलाच लागतय त्याला. आमच्या दोघांच्या समजण्याच्या पलीकडं आसलं तर मग मोबाईल वर बघून मग हे करतय ना त्यामुळे मोबाईल लागतेच हो.
अश्या गोष्टीसाठी वापरला तर चालतोय ओ पण उगच रीलल्स बघण्यात घालवलं ना टाइम. म त्याचा दुरुपयोग की मोबाईलच सगळा. हॅलो! हॅलो! पिककाची तुडवण झाली बघा इथं. मोबाईलला तर नेटवर्क येतच नाही काय. हॅलो!